हॅलो हा हा येतोय आता हा नमस्ते मॅडम
नमस्ते
तर हो टात छान. मदात तब्येत हो्हती बरी दोन तीन दिवस झाले. हा मग काय कॉलच केले हा.
बर आम्ही पण गावावरून आले काल आराम केला.
हो काय.
हम्म.
हम्म. हो चालेल मग आपण आता ना फळांविषयी बोलूया. अ आपण आहे नाय आता नवीन नवीन प्र भरपूर फळ आहेत पण आता नवीन हे ड्रायग्रन फळ म्हणून आलंय ना. ते ड्रॅगन फ्रूट हा तर ते खूप आरोग्यासाठी आपल्या चांगलं असतं खूप फायदेशीर न असत ह. आणि पौष्टिकस्त हो.
आवले नाही पण बरं आहे ते डॉट डॉट खाल्ल्यासारखं वाटरी खाल्ल्यासारखं
हो हो. हम. त्यामधून आपल्याला मग वेगळं हे मिळतं ना म विटॅमिन सी मिळतं. आणि ह त्याच्यासाठी फायबर मिळत. आणि अँटी ऑक्साइड् पण असतात त्याच्यामध्ये त्याच्यामुळे ते रोग प्र्रतिकार प्रतिकारशक्ती वाढवते ना त्यानी त्याच्यामुळे पचनक्रिया चांगली होते. हम्म आणि हा इतकी वर्ष आपल्याला माहत नव्हतं आपल्या इकडे आ. आता आता लोक आता आणायला लागले आता खायला लागले. तरी पण एवढा आपण जसं केळी जस रेग्युलर फळ खातो. तसं तर कोणी ते खातच नाही अ तसं ते त्याला च नसते ना.
चौरस ते थोडं महाग पण आहे.
महाग पण आहे बरोबर आहे हा हम्म. पण ह दिसायला छान दिसत कलर पण मस्त तसा बाहेरून पिंक कलर मस्त दिसत ते हम्म हम् आणि तिरोपरती शकती वाढ वगते पण आपली पचनक्रिया पण सुधारते. आणि त्याच्यामुळे हो अजून आपल्या कधी शुगर वगैरे असले रक्तातील साखरेचं प्रमाण पण ती कमी करण्यास मदत करत. ते फळ ड्रायगन
अच्छा.
हम्म त्याच्यासाठी पण ती
त्याच्या ते बाहेरच आहे ना छान ते कलर. खुलं असत ते डिझाईन त्याच्यामध्ये अस. ते सुकवून त्याच्यामध्ये भुसा भरून असं. जे पण म्हटलं पण तो कलर राहत नाही ना वाड्यानंतर
नाही नाही नाही.
नाही राहतो कधी आता
नाही राहते व तसच छान वाटत ते ओलं ओलच बाहेर. सुकल्यावर मग कलर उडून जातो ना खराब हो. हम्म ड्रॅग्रन फळामध्ये
हा.
विटॅमिन क्लोराइड पण भरपूर असत त्याच्यामध्ये अ आणि मजबूत होतात त्याच्या आणि आला डेंगू सारखा आजार झाला तर त्याच्यासाठी तर पांढऱ्या पेशी वाढवण्यासाठी त्याची खूप मदत होते ड्रॅगन फळाची
ग्रेट ग्रेट ती लहान मुलापासून कोणीही खाऊ शकते
कोणीही खाऊ शकत बरोबर
हम्म आणि कस ते चमच्यान पण असं अर्ध कापलं तर चमच्याने पण खा
काप कापता येत हो काढता येतं
आपल्याकडे कस अननस आहे त्या टाईप डिझाईन मध्ये पण त्याची चव कम त्याची सव कम्प्लीट वगैर राहते
का हो एकदम वेगळी हो
हम्म आणि पॅशन फ्रूट पण हल्ली नवीन आले त्याचं सरबत वगैरे ते पण चांगलं असतं म्हणे ते कृष्ण कमळ सारखंच वेल असतो फक्त त्याला सफेद फुले आणि फळ येतात
हा हा हा हो का हा हा हा जांभळे फूल येतात कृष्ण कमळाला बरोबर
हो आणि राधा कमळ पण असतं ते च
हो का हो का नाही ते काही पाहिलेली नाही कृष्ण कमळचं पाहिलेलं आहे
हा पण कृष्ण कमल सारखंच डेरेदार राधा कमल असते पाच पाकड्यांच असते एक आणि सेम तसच डिझाईन फक्त त्याला पाकळ्या कमी असतात हो नवीन नवीन करत एक बाग बागकामाचे हाऊस आहे तर त्या ग्रुपमध्ये आहे ना तर टाकत राहतात लोक फोटो तर ह छान वाटत फ
हो ना ह मस्त
आणि बेलफळ असतय बघा बेलफळ
हा हो का
त्याचं पण सरबत जाम
हो
तुमच्या भागात काय पिकतं जास्त फळ म्हणजे नागपूरला संत्री असत तुमच्याकडे काय होतं जास्त तुमच्या भागामध्ये म्हणजे आमच्याकडे केळी जास्त होतात
ह हो का पण आमच्या इकडे काय नाही सगळेच फळे मिळतात सिजनेबल तसं तस नाही फळांचं नाही आहे इकडे जास्ती
हा हा
फळबागा नाहीयेय फळबागा कमीयेत हे म्हणजे धान्य बाजरी गहू हो असं जास्ती पेरतात आणि कपाशी वगैरे अस पेरतात जासकती फळांपेक्षा थोडं असं बाहेरूनच बाहेर देशात गावातून नाशिक अला सतात
अच्छा
फळांचं काही एवढं नाही
हे आणि आमच्याकडे म्हणजे नवीन एक दहा पंधरा वर्षापूर्वी दोघा तिघांनी डाळीब शेती केली त्यांचं बघून एक आख गाव तिकड आजनाळे नावाचं गाव आहे.
ह. ह.
तिथे करोडपती झाले शेतकरी
हा
तर तें एका ठिकाणी
प्रत्येक प्रत्येका गावाचे वेगवेगळे फळांची आवड असते किंवा तिकडे पिकवण्याची ड्रॅगन फ्रूट आले ना मग ते नवीन अस की मग अस नवीन आ ते चांगलं आकर्षण सारखं वाटत चांगलं आपल्याला विटॅमिन जास्त फायबर मिळत मिळत आणि आपल्या रोगप्रतिकार खूप वाढते त्याच्यामुळे ते अस खाल् गेलं पाहिजे त्याला चव पण नसते चव नसते पण मग तरी खाल्ला गेलं पाहिजे शरीरात म्हणतात रोज ते तीस ग्रॅम तरी प पोटात गेलं पाहिजे असे डॉक्टर सांगतात ते तरी गेलं पाहिजे पोटात असं पौष्टिक आहे ते फळ तर तसे आहेत भरपूर प्रकारचे
हो आणि त्याची शेती पण भरपूर लोक करायला लागलेत आपल्या इकडे
हो बरोबर भरपूर लोक करायला लागले शेती पण
हा बाकी काय पपईवगैरे तर नेहमीची फळं येतात
बरोबर
जे जे असेल ना ते खाव सीजन प्रमाणे आणि भरपूर खाऊन घ्या
शेतानमध्ये पण आपले टॉनिक औषध अस गोळया म्हणा बॉटल्स म्हणा त्याच्यामध्ये सगळ्या फळांचा समावेश केला जातो फळांच्या तो लहान मुलांनांत ब तेचं फ्लेवर मॅगो फ्लेवर वगैरे असं असलं की तरच घेतात नाहीतर मग कडू असलं का मग
हा
औषधांमध्ये म्हणा आणि आता त सगळे आपले फेशियल आपलं हच्यात कॉस्मेटिकमध्ये पण फळांचा वापर भरपूर भरपूर प्रमाणात करायला लागले भरपूर फळांचे वेगगळ्या प्रकार फळाचे फैशियल क्रीम्स हे प्रॉडक्ट बनवतात बनवतात आणि क्रीम्स वगैरेही बनवतात असं आणि ज्यूस अ झालं आईस्क्रीम झाल आईस्क्रीमचे पण सगळे फ्लेवर येतात आता पूर्वीसारखं नाही राहील आता प्रत्येक सीताफळााची आईस्क्रीम फ्लेवर मँगोची पायनापल सगळे सगळे फ्लेवर मिळायला लागले
हो हो हो ह ह हा हो ना
ते हम्म
हम्म
आणि अ तर अ द्राक्षाची तर दारू पण तयार ते म्हणजे बघा फळांचा उपयोग
भरपरीच्या कशात कोणी कशात यूज करतात हा ते बनवत असतील ना हम्म
हम् अज ते मोहज
नाशिक कडे तेच जास्त ह फुलं त्याच पण कोण होत हो
हो त्या मोहाच्या फुलांचा उपयोग अनेक ठिकाणी होतो पण त्याच फेमस काय तर मोहची दारू बनवतात
हो ना
आणि पर अ गोवा साईड ला अ काहीतरी बणत वेगळंच ते काहीतरी वेगळंच ना वाटत ते पण फळांपासूनच असतं कुठल्या तरी
फळांपासून बनवतात हो बरोबर
म्हणजे फळांचे किती उपयोग होतात बघा
हो फळांपासूनच आपण म्हणजे शरीराला बी चांगलं असतं ते प्रकृतिक शक्तीला बी आणि आजारी माणसांना तर फळ जेवणंत जातच नाही मग ते फळांवरच सगळ हे करावं लागत फळांमुळेच थोडफार शक्ती येते किंवा फळ एक दोन खाल्लं तर तोंडाला असं चव पण येते वेगळी वेगवेगळ्या प्रकारचे फळं खाल्ले कि मग थोडं बरं वाटतं ते तरी खाल्लं जातं अन्नापेक्षा आजारामध्ये तर
खरय खरय आणि केळी तर काय गरिबांच सफरचंदच आहे के तर प्रशनच नाही
ह चालेल मॅडम मग बोलू नंत हा छान वाटलं तुमच्याशी बोलून हो
मी लावते तुम्हा नंतर पंधरा मिनिटांनी हा हा.